हॅ
नमस्कार
नमस्कार, कसे आहात तुम्ही?
मी बरं आहे, तुम्ही कश आहात?
मी पण बरं आहे. मी म्हणत होतो म्हणतोस सोशल म जे आहे सोशल मीडिया ते तुम्हाला काय वाट त चांगलं आहे की मग वाईट आहे?
ते कस आहे ना आपण काय बघतो आपण काय आपलं हे अ कोण बघतोय काय बघतोय आपण त्याच्या हिशोबाने म्हणजे त्याचा विचार मांडल जाऊ शकतो आपलं कि आता लहान मुलं जे असतात त्यांच्यासाठी ते काय बघतात आहे ह ना
बरोबर बरोबर
हो सोशल मीडिया जितकं चांगलं आहे तितकं वाईट पण आहे कारण त्याच्यावरती कुठलं हे आपल्याला अ फिल्टर हे लावता येत नाही आपण ज्यावेेळेस आप त्याला सोशल मीडिया ओपन करतो त्यावेळेस जे नको आपल्याला ते हिशोबाने सगळं त्याच्यावरती काही रीलल्स असली किंवा कुठले व्हिडिओ असले ते समोर येतात.
हो बरोर बऱ्याचदा असंही होतं की आपण सोशल मीडिया ओपन केलं काही वेळेस तर ज्या चुकीच्या रीलस असतात त्या वरती येतात आणि जे आपल्या कामाच्या रीलस असत त्यांना स्क्रोल करावं लागतं आपण इतकं कंटाळतो कि कुठून आपण सोशल मीडिया ला जॉईन झालो.
हो नाही आता सध्या तुम्ही जर बघितलं हे बग हे कसय एक अल्गोरिदम हेच तयार केलेलं असतं ज्यावेळेस आपण जे काही सर्च करतो एकदा जर आपण काय बागितल तर ते पूर्ण पुढचे सगळे व्हिडिओ त्या हिशोबाने जमन ते दाखवून दाखवतात आता जर काय कुठं काय इशू चालत असल की आपण कुठलंही काही जर आपण इन्स्टाग्राम किंवा कुठलं सोशल मिडीयाचं आपन पेज ओपन केल कि इथं ऍक्सिडेंट झालय तिथं हे मुकून मु तिला करून मारतंय. हे सगळं समोर येतं त्याच्यामुळे काय लोकांची घाबरणूक होती की आपण जर बाहेर गेलो की आपल्याला म्हणजे रस्त्यावरती असं हे जे काय सगळं चाललय
हो ते तर हाय आपल्याशी ना अश व्हायला म्हणून लोकांना भीती वाटते.
भीती वाटती बरोबर आहे आपण आता सोशल यावरती आपण काय बघतो आपल्याला जर आता हे एक ऍडिक्शन झालंय म्हणजे सवय लोकांना सवय लागून जाती पहिले काय होतं मोबाईल म्हणजे हे एक फक्त कॉल करण किंवा कुणाचं हे कम्युनिकेशन करणं हेसाठी होतं आता दुसरं काहीच नव्हतं जास्त. पण आता जसं सोशल मीडिया आपण किंवा इ ज हे आपलं इंटरनेट हे फोन वरती आलेलं आहे तर आपलं एंटरटेनमेंटच पूर्ण जे कायच आपलं ते फोन वरतीच होतं.
बरोबरय.
तर बऱ्याचशा लोकांना फोन ह्याची जास्त सवय लागून जाती. म्हणजे आपल्या समोरचं काम सोडून आपण ते सोशल मीडियावरती असतो आपण.
बरोबर, म्हणजे बघा ना सोशल मीडिया जर बघा लहान मुलांच्या हिशोबाने सोशल मीडिया वापरणं हा म्हणजे चुकीचा पर्याय कारण की लहान मु मुलांना कळत हि नाही का सोशल मीडियामध्ये केव्हा काय येऊ शकतं बाकीच्या वेए म्हणजे रील्स असो या मग बाकीचे जे व्हिडिओमध्ये ऑटोमॅटिक पेमेंट बी सोय असते जर निस्तं एखादी क्लिक पण झालं तर डायरेक्ट ते पेमेंटच विच विचारलं जातं. त लहाण मुलांना ते सुद्धा माहिती नसतं का आपण याच्यावर क्लिक करायच का नाही पण जरनी चुकूनही ह्याज्यावर क्लिक झालं तर मग खूप मोठं नुकसान होऊ शकतो कारण की घरच्यांना तर माहित नसतं काम आपला जो मुलगा आहे तो सोशल मीडिया बघत आहे का मग त्याच्या अभ्यासाचं बघत आहे
बरोबर आहे तेच म्हणजे आता सोशल मीडियावरती कसं आहे ना लोकांना सगळ्यांना हे हे लागले नाद लागले लोकांना सवय म्हण बोललण्यापेक्षा आपण जर नाद म्हणल हे सगळ्या नाद लागलेलय कसं होतं म्हणजे लहान मुलं जे असली त्यांना असं वाटतं की आपल्याला म्हणजे पहिले काय व्हायचं पहिले लोकं बाहेर भेटायची जरा घरातनं बाहेर निघालो की लोक कं एक दुसऱ्याला भेटायला बोलायला होती. पण सध्याचं काय झालं की लोकं म्हणजे बाहेर निघत नाही घराच्या त्यांना मोळ मोबाईल वरती सगळ्या म्हणजे बाहेरच्या लोकांशी त्यांना संवाद हे करायचं पूर्ण करायचंय तर ते काय करतात सोशल मीडियावरती जाऊन हेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठव, त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठव, कुठलं बीएक व्हडिओ बनवून सोशल मीडिया वर टाका म्हणजे कोण काय बोलतय हे जर त्यांचं म्हणजे आता सगळ्यांना हे जास्तं अ इंटरेस्ट आलेलाय सगळ्यांना
हो पहिले तसं न्हवतं पहिल्याचे म्हणजे मित्रांचा ग्रुप असायचा का आपण सायंकाळी पाच वाजेला किंवा सायंकाळी सात नंतर ये आपण या या, टपरी व टपरी असो या मग चहाचे स्टॉल चहाचे स्टॉल असो, या मग चौक असो, तिथे आपण सगळे भेटायचो. त्यांच्या एक पॉईंट असायच्या. पण आता तसं नाही आताचे, हो तेच ना. आता च्या तसं नाही. आता म्हणजे दहा मुलांच्या ग्रुप पण असेल ना त ते एक व्हॉटसअप असो, या मग इंस्टाग्राम असो, तिथे ते ग्रुप बनवतील आणि त्याच्यात ते बोलत बसतील, पण असं नाही का च्यला आपण बाहेर जाऊन त्यांच्याशी सगळ्यांशी संवाद ज्यर साधला तर माहित पडत का बो त्याच्या घराकडे काय झालेलं आहे नवीन, आपल्या घराकडे काय नवीन होणार आहे? हे सगळं माहीत पडत असतं, पण
हो बाहेर भेटून बोलता यायच पहिले. लोक एकमेकांशी बोलायचे. एकामेकांशी बोलायचे.
तेच ना.
पण आता सगळं ते सग ऑनलाईन सगळं झालेलं आहे, यातच तुम्ही जर बघितलं लोक म्हणजे आता घरी बसून जर त्याला काय खायचं अस ल तरी त्या सगळ ऑनलाईन बघू बघून घेतात. घराच्या बाहेर निघत पण नाही.
हो तेच ना. पहिले म्हणजे समजा आता ज्यर कोणती वस्तू घ्यायची असेल तर पहिले त्याला ते दुकानावर घ्यायला ज्याय ज्यावं लागत, पण आता तसं आपण मोबाईल घेत काढला की ऑर्डर द्यायची बघून घ्यायच ह ये, हा हा, ज्यो मेनू आहे हा आपल्याला स्वादिष्ट पण लागेल खायला पण, कारण की आता तेच्यात रिव्ह्यू पण दिले जातात की याच्य टेस्ट कस आहे? खाण्यासाठी कस? हे सगळं घरी बसल्याच बघून घेत आणि मग ते ऑर्डर दिलं का दहा ते पंधरा मिनिटात येत ते मग त्या मधे त्यांच, म्हणजे ते एक त्यांना तशी सवय पडून ज्याते का आपल्याला बाहेर पण ज्यायच नाही, घरी बसल्या भेटून जातय पण पहिले तसं नव्हतं पहिले बाहेरचं वातावरण बी फ्रेश वा राहायचं तर बघायचे आज फ्रेश वातावरण आहे, च्यला कुठे फिरायला जाऊ. पहिले मोबाईलचा वापर पण खूप कमी होता.
त्याच्यामुळ काय व्हायचं लोकांचं शरीराच व्यायाम व्हायचं. त्यामुळे लोकं कमी आजारी पडायचे. आता घरी बसून सगळ करणार आहेत. शरीरचा काही हालचाल होत नाही व्यायाम होत नाही.
हो, सध्या तर आजाराच प्रमाण पण खूप वाढलेलं आहे.
आणि आपण जर असं आपल्याला काय सोशल मीडिया कसं आहे, एकदा आपण आपल्याला एखादी वस्तू बघि असली कुठलं आपलं जर काम असलं ते आपण ओपन करतो फक्त एक आपलं काम बघण्यासाठी. पण आपण त्याच्यामध्ये इतक गुंतून जातो आपण की आपण ते सगळं पू पुढं ढकळत राहतो. की आपण एक मिनिटा साठी मोबाईल ओपन कर तो कामासाठी, पण आपला पुढे एक तास कुठं जातात आपले? हे आपल्याला कळत नाही.
हो बरोबर आहे म्हणणं तुमचं. एक ते दीड तास असा म्हणजे आपल्याला काहीच्य वाटत नाही आपण त्याच्या एक एक, रिल स्क्रोल करण्यासाठी आपण ओपन केलेलं असत पण आपण त्याच्यात दीडशे ते दोनशे रिल्स ला स्क्रोल अप करून टाकतो, त्याच्यात आपल्याला दुस रा टाईम आपलं दुसरं काम काय असतं ते ही आपण विसर तो आणि त्याच्यात इ इतन, इतके मग्न होतो ना आपण, की आपल्याला कोणी जर आ बोलवत असेल ना, त्याकडे पण आपण दुर्लक्ष करतो.
आणि ह्याच्यामुळ काय होतय लोकांचे चिडचिड होतीय म्हणजे काये एखादा माणूस मोबाईल मध्ये इत का गुंतंलेला असतो. जर कोणी बाहेरन कोणी जर मुलांनी किंवा आईवडिलांनी किंवा बायकोनी. कोणीला जर आवाज दिल. असं वाटतं की, एकदम आपल्याला ते चिडुन जातं. बीपी हाय होतो. त्याच्यामुळे, घरामध्ये सगळ त्रास होतो. मोबाईल मध्ये जस् लक्ष दिल, दिल्याने. आपलं कॉन्सन्ट्रेशन जे आहे बाहेरचं, आपल् बाहेरचं आपण काय जास्त कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. कोणाच्या बोलण्यावरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करता येत नाही.
बरोबरे.
कोणी काय बोललं की, आपल्या लगेच आपला राग येतं. म्हणजे लोकांच्या घरात आता जे वाद चालूयेत. जे जास्त मोबाईल बघतात, त्यांच्याकडे जास्त वाद असत. कारण मोबाईलमध्ये सगळं त्यांचा इंटरेस् आहे, त्यांची पूर्ण लाईफ किंवा त्यांच पूर्ण मित्र त्यांची पूर्ण अ हे म्हणजे सवय जे असते, पूर्ण मोबाईल लागलेली असते.
हो, असं समजून घ्या म्हणजे एक फॅमिली त्यांच्या मोबाईल बनुन गेलेला असेल.
हा, आता तुम्ही बघायच घरामध्ये चार लोक अस असली? की चारही लोक आपल्याला मोबाईल धरून, आपल्याला कोपऱ्यात बसलेले असतात. कुणाला काय आवडत? कुणाला काय हवयं? आपल्याला स्वतः बघतात. पहिलं म्हणजे एक टी व्ही असायचं. काही असलं की एक चॅनल लावून एक एकच कुठलं गोष्टी लावून, एक कुठल अ सिनेमा लावून. सगळे सोबत बसायचे. क बाबा कोणाला आवडतं, कोणाला नाही आवडतं. पण फॅमिलीसाठी सगळे एक सोबत बसायचे. आता काय, तुमला नाय आवडणार. तू हे बघतोय. मी तू इथे काहीतरी दुसरं बघतो. माझ्या मोबाइलवरती. हेजानी लोकांच जे एकमेकाशी जे प्रेम आहे. ते अजून कमी होत.
हो बरोबरे. पहिले तसं नव्हतं, पहिले म्हणजे सगळे पहिले बघा, आता तर फक्त जेवणासाठी सोबत एकत्र येतात. पण पहिले तसं नव्हतं. पहिले बघा ना, जेवणासाठी एकत्र बसून जेवण करायचे. आणि पहिले त म्हणजे परिस्थितीनुसार होत. पहिले म्हणजे बरेच असं नव्हते का सगळे टी व्ही या मोबाईल घेऊ शकत होते. पहिले कसं होते. जर घरात एक टी व्ही असेल ना, तर आजूबाजू शेजार पाजार ते पण यायचे त्यांच्या इथे येवून टी व्ही बघायला बसायचे. पहिले म्हण
घण्याचे
महाभारत झाले, रामायण झालं. हे खूप चालायचं. त ते सगळे बघायला यायचे. असं नाही की, आणि तीजो जे जिथे बघायला जायचे ना, ते घरचे पण चला तुम्ही येऊन बसा. आणि त्यांनी ना प्रेम पण वाढायचं. का संवाद ही व्यवस्था तीत राहायचा. पण आता तसं नाही. आता प्रत्येकाकडे मोबाईले. आणि जर समजा कोणी, कोणाला बोलवलं का? तू अर्धा तासासाठी ये. दहा मिनिटासाठी ये. पण तो दहा मिनिट झाले. अ मला जायचे, मला मोबाईल बघायचा. असं कर तो. पण पहिलेच तसं नव्हतं. पहिले म्हणजे टी व्ही सगळे जमा होऊन बसायचे. ना त मग त्यांना माहित पडायचं का बू यांन
आता सगळ कसं आहे ना, की हो आता सगळं कसं आहे की स्वतःच वेळ पाहिजेल. की नाही, मी हा माझ्याकडे मोबाईल आहे. मी माझ्या मोबाईलवररती काही बघू शकतो. ह, हा मोबाईल म्हणजे हे सगळंत जास्त प्राईम, म्हणजे हे जास्त. अ इंटरेस्टिंग किंवा एंटरटेनमेंटच एक हे झाले साधन झालेलं आहे.
बरोबरे. पण सम आता बघा, मोबाईल हा आपण बनवलेला आहे. पण, मोबाईले दुनियामध्ये एवढं त्याच हे वाढवलेलंय ना की, मोबाईल असा होऊन गेलेलाय की, जर मोबाईल नाही राहिलान त त माणसाला पुढे कुठे जायचं ते सुद्धा समजणार नाही.
अस वाटतंय शरीरतला कुठला तरी एक भाग राहून गेलेलाय. हा घरीज घरातून बाहेर निघालो, घर घरतु बाहेर निकालो. आणि जर मोबाईल नसल की, असं वाटतं की आपल्याकडे आपल्याला आपली हेच नाही. सोल नाही आपल्यासोबत.
बरोबरे. आपलं म्हणजे असं आता असं जाणवत जर समजा मोबाईल चुकूनही पडला. तर असं वाटत की आपलं हृदयातन काही पडलं.
बरोबर आहे.
म्हणजे असं एवढे जपून वापरता ना मोबाईलला. त्याच नेहमी, म्हणजे दर महिन्याला तर रिचार्ज असतोच बरोबर.
लोक लोन घेऊन मोबाईल घेताते. एक एक लाखाचे, दीड दीड लाखाचे फोन घेतात. आता एव त्याचा इनशुूर पण घेतात.
हे हा असच जर तुम्ही घरच्यांसाठी जर काय करणारे तर मग घरच्यांना जाणीव असणारेच. क नाही यांनी आमच्यासाठी किती काळजी घेतली. पण तुम्ही फक्त त तुम्ही मोबाईल साठी, म्हणजे मोबाईल इतकं झा हे झालेलं आहे ना, त त्यात अजून सोशल मीडियानी जास्त हे केलेलेय.
पेक्षा जास्त मोबाईलची किंमते आता. चालेल. ठीके. आपला संवाद म्हणजे तुमच्याशी संवाद करून मला, बरं वाटलं मला. खूप आनंद वाटला मला.
हो मलाही बरेच काही माहिती मिळाली. सोशल मीडियाबद्दल. ठीके चालेल. हो ठीके ठीके. धन्यवाद.